हॅलो,
हॅलो,
हा, बोला आवाज येते काय?
हो, येऊन राहिला आवाज बोला ना.
हा, हा, ठीक आहे बोला बोला. हा, बोला काय म्हणता?
काही नाही. सांगा एखादी रेसिपी नवीन?
हा, रेसिपी आता काय सांगणार रेसिपी मी. हा आणि ताई ते तुम्ही ते हे पाहिले काय खानदेशात ते वांग्याचं भरीत प्रसिद्ध आहे. माहिती आहे का?
नाही.
हा, तुम्ही खाल्लं नाही का कधी खांदेशला जाऊन वांग्याचं भरीत?
नाही. खानदेशी वांग्याचं अस भरीत मी पाहिलं नाही. खाल्लं
पाहिलंच नाही अरे अ. ते मस्त असे हिरव्या कलरचे वांगी असतात ते असे मोठे मोठे चांगले. पाहिले कधी? हिरव्या कलरचे बाजारात मिळतात ते कुठेही मिळतात म्हना. आपल्या इकडे पण मिळतात ते आता
हो हो
हा हा ते हिरव्या कलरचे असतात. ते हा हिरव्या कलरचे असतात ते. अ ते कसं आपल्याकडचे वांगे म्हणजे लांब वगैरे असतात ना तर ते वांगे वेगळ्या प्रकारचे असतात ते असे.
आणि त्या आतमधून त्यांना बी वगैरे काहीच नसते असं. कापसा सारखे असे मऊसर असतात ते.
स्पेशल भरताचे असतात मग ते.
स्पेशल भरताचे असतात ते. त्याची भाजी वगैरे ते हा भाजी वगैरे केेली तर भाजी चांगली नाही होत ना वांग्याची. आणि भरीत वगैरे हा भरीत वगैरे केलं तर मग भरीत मग तिकडे खान्देशीच ते त्याच्यासाठी वापरतात आणि तिकडे खांदेशी भरीतच त्यांची म्हणजे खूप स्पेशल हे त्यांची रेसिपी आहे ते तिकडं ची हम्म म्हणजे लग्न समारंभ वगैरे ते कुठे ही जावं भरीतच करतात ते वांग्याच वांग्याची भाजी, वांग्याच भरीत आणि जिरं, रई, रई वगैरे आटवून करतात ते भरीत आपल्याकडे आपण तसच करतो ते. ह ते ते भरीत वगैरे भाजून वगैरे घेतात. ते आणि त्यामध्ये मसाले वगैरे खूप टाकतात ते म्हणजे शेंगदाणे वगैरे आपला मसाला जो असतो तो भरत ताचा वेगळा
हम्म हम्म,
हम असं त्याला फोडणी वेगळ्या प्रकारे फोडणी देऊन. असं म्हणजे आम्ही एकदा गेलो होतो. हो, यांनी म्हणजे यांना माहीत होतो आधीच म्हणा. हो, यांनी आधीच खाल्लेलं होत. तिकडे वांग्याचं भरीत मग मला म्हणत होते म्हटलं काय. काही पण सांगता म्हटलं तुम्ही काही पण खायचंय.
हो का,
हा मग मग ते जस स्पेशल मध्ये आणलं आणि म्हणणाले की बस तू खाऊन बघ बसायचं म तिक
अ मी करून पाहाल पण काही एवढं त्यांच्या सारखं मला नाही जमलं ते.
हम्
नाही जमलं ते त्यांच्यासारखं कारण ते तिकडे वेगळंच म्हणजे चवच वेगळी आहे त्याची काय.
जिकडे तिकडे ज्याची त्याची स्पेशल रेसिपी असते ते कोणालाही नाही जमत. पेशल त्याची पपेशल आहे आपले विदर्भाचे रोडगे आहेत.
ोढी आहेत.
हा.
हा तिकडे खांद्याच्या जाऊ म्हज वांग्याची भाीांग्याचं भरी खपेशल आहे तिकडे.
हम्म इकडे ते पेशल आहे आपलं हे पेशल आहे.
हा हा रोडगे वगैरे हो ना आता ते याच्यात हे गवऱ्या वगैरे नाही मिळत ना आता.
नाही आता आपल्या इकडे गौऱ्याच नाही सापडं.
हो ना आपल्या घरी कसं पण खेळ तरी गवऱ्या वगैरे असतात म्हणा शहरात त लोकांच्या घरी नाहीच आपल्या शहर आता तेी कशी विकत मिळायची मला असं वाटते आधी.
हो विकत मिळतात पण मग ते करायला जागा पण पाहिजे ना.
जागा पण पाहिजे तस. ते हां
त्याच्यासाठी आपली अशी परतबाग असली मोकळ काही जरास जागा तिथं केल्या जातात.
हा मातीची वगैरे जागा पाहिजे हम्म हम्म.
हो त्यामध्ये पण वांग्याची भाजी रोडगे स्पेशल आहेत मग.
हा.
हा वांग्याची भाजी स इकडे वेशम सगळी कढे.
रोडगे म्हणजे आपल्या इकडे रोडगे पेशल असतात भंडाराला काही सहण घे नसला तशी आठवण आली तर कर आड गे रोडग म्हणजे आपले पेशलिस्ट आहे.
हा हा.
हम्म.
हा आम्ही गेलो होतो इकडे ते आता बागा आहे ना तिकडे म्हणजे अ तिकडे आपला अमरावती जिल्हा तिकडे बागावर गेलो होता आम्ही तर तिकडे हा रोडगेश ठेवले होते त्यांनी पण ते मग ते गौवऱ्या वगैरे नाही मिळाल्या त्यांना मग त्यांनी ज तेलातून तळलेलेच बिट्ट्या वगैरे केल्या मग त्यांनी हम खूप मस्त झाल्या हो त्या पण.
हम्म तसही भंडाऱ्यातले रोडगे ते चांगलेच होता
हा चवच वेगळी लागते त्याची म्हणजे ते कसं त्याच्यामध्ये हा त्यामध्ये मला वाटतं ते आपण कणिक वगैरे घेतो तर त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे अजून तम्ही पीठ वापरतात म्हणजे तु्हाला वाटते का अ हा सोयाबीन वापरतात का मग त्याच्यामध्ये सोयाबीन.
सोयाबीन असं वेगवेगळे धान्य दडून आणले की मग ते असे चांगले होतात.
हा भिजवायच्या वेळेस मलाटत त्याच्यामध्ये दही वगैरे ऍड करतात ते हम आणि ते कस ते या आचार्य लोक वगैरे करतात ना ते त्यांची स्पेशल असते ते काहीतरी रेसिपी. आपण आपण घरी गेल्याच आपल्याला तसं जमतच नाही ते.
ते जी पेशल रेसिपी असते ते बरोबर असे आणि त्याच बरोबर ते असे त्या गौऱ्यामध्ये असे शेकाायचे बी त्याच पॅटर्न वेगळं आहे ते बरोबर शकतात आपण शकले की जडून जातात. त्यातलं वाया जातीलय मोठं.
ह हा.
तेण असे बरोबर शकतात त्याच्यात.
हो आमच्या घरी तर काही आता जमत नाही मि नाही इकडे आता आम्ही तिकडे गेलो होत. मग आईच्या घरी वगैरे तर मग त्याना आईच्या घरी करतो आम्ही तिकडे गेल्यावर तेी मग हा मी तर नाही करत आता कशी ते माझ्या समजा मामा वगैरे येतात तर मग ते ते करतात. स्पेशल तिकडे आणि ते हा त्यानी वगैरे ते मग केडीचे पान वगैरे बोलाव होते केडीच्या पानात ठेवायचे म्हणजे ते म्हणजे ते म्हणजे जळत नाहीत. हा आशे नरमच राहतात मग ते.
आमच्या इकडे एक सव्वाशे क्विंटलचा एक रोटगा अस ते ते. शंकरगिरी महाराज जसे पळचेले महाशिवरात्रीच्या वेळेस मोठी यात्रा असते.
हा हा हा.
त्या यात्रेमध्ये मोठा असा म्हणजे सव्वाशे क्विंटलचा एकच रोडगा करतात.
हा हा हा ऐकलंय मी अजून पाहिलं नाही म्हणा मी असं हे पण ऐकलंय मी. पण एवढा मोठा रोडगा मग कसा काय भरतचा.
मग ते रात्रभर ते असे रोडगा करतात ते अ, खूप अस लोकलाही मोठे असतात.
अन तिथं तो तो तो ते रोडगा करायसाठी तो विस वगैरे आधीच असते म्हणते तिथ.
हो मागच्या वर्षीचा मागच्या वर्षीचा विसतो यंदा निघते त्यातला. मग त्या रोडग्या करायचं आहे ठिकाण ते पेशललाच आहे एक दरवर्षीच.
हा हा.
त्याच्यामध्ये ते. यंदा यंदा ते रोडग्याच पुढच्या वर्षी निघते. म्हणजे विसतो असतेच ते गरम असते राख.
हा हा.
म्हणजे वर्षभर ते आग विजत नाही त्याची.
हा विजत नाही म्हणतात ती आग वर्षभर म्हणजे तिथं पेटवायचं गरज कामच पडत नाही.
त्या रोडग्याची तू रोडग्याची चव खूप मस्त असते म्हणजे तो रोडगा पूर्ण तू पात भिजून. रात्रभर करतात ते त्याच्यात केळीचे पानं, अ लागे धोत्राचे पाना लावून जळत नाही काही नाही तो. मस्त होते एकदम त्याची चव खास असते.
हा हा ऐकलेलं आहे मी असं ते तथलं म्हणजे पाहिलं नाही म्हणून म्हटलं अजून मी. पण ते कधी असते मग ते कधी असते ते.
ह ते महाशिवरात्रीच्या वेळेस यात्रा असते एक दिवस. पहिल्या अगोदरल्या दिवशी रोडगा असते दुसऱ्या दिवशी यात्रा भटारा असते.
हा हा.
माश शंकरगिरी महाराजचं मंदिर आहे ते.
हा हा.
हम्म संत होते ते.
हा ह.
शंकरगिरी महाराज ते. त्याची समाधी समाधी आहे तिथंच
हा हा हा मी ऐकलेले ते हा अरे पण पाहिलेलं नाही मी कधी अजून
हम्म
पाह म्हटला तर एखाद्या वेस पाहऊ म्हटला तर एखाद्याेळेस गेलोतो
हम हा मस्त ठिकाण आहे शांत वातावरण आहे तो म्हणजे एकदम चांगला आहे तिथ
होन होन
हम्म
ह होह म्हटलं आता यात्रा वगैरे सांगली भरते एकद मग
हो यात्रा दोन दिवस असते मोठी यात्रा भरते अन
महाशिवरात्री खूप ठिकाणी यात्रा असतात बते
हो महाशिवरात्रीले सर्वच इकडे यात्रा असतात
हा पण तिथं जे स्पेशल ते स्पेशल म्हणजे तिथं रोडग्याच्या आणि स्पेशल आहे ते तिथलं बाकीच्या ठीिका बाकीच्या आणि रोडगा वगैरे नाही होत ना असा बाकीच्या ठिकाणी फक्त महाप्रसादच असते ना
महा शिवरात्रीच्या रात्रभर तयार करतात रोजगा दुसऱ्या दिवशी त्याचा प्रसाद वाटतात
हा म्हणजे उपवासाच्या दिवशी आणि उपवास सोडायचा त्या रोडग्यावर समजा
हो हो
हा असं असणार ते मग तू तो कशापासून बनते मग
तो हेच आपले त्याच्यात सुक मेवे टाकतात अ तुपा बासून पणचा असा म्हणजे आपल्या ज्याचा भिजवतात म्हणजे त्याची चवस वेगळी असते काही खास असते तो
हा हा
ते
हा म्हणजे दूध दही तूप वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये अस सगळंच टाकत असतील हा दुधामध्ये भेजत असेतील ते हा हा हम् म्हणूनच त्याची चव चांगली लागत असेल ना मग.
हम्म असे मोठा करतात एक सण सव्वाशे क्विंटलचा म्हणजे खूप मोठा होते गे त्याचे केळीचे पाना लावतात आणि ते जळत नाही तो काही
हा जडला नाहीहिजे म्हणून माझ्याणे आम्ही गेो होत ना एकदा तर मग माझ्या आतनेगैरे म्हटलं होत आम्हाला की ब तुम्ही त्याच्यामध्ये केळीडीचे पाणी टाका म्हून म्हणजे तेोडी आम्ही जेव श सग होते याच्यामध्ये मग ते म्ह जडतात ते वरून सगळे जडतात ना काळ्या काळे होतात ते मग आता म्हणे कंवा याच्यामध्ये जसं ते केळीचे पारा टाका म आहे तुम्ही केळीच्या पाण्याने दोडगा हा जळत नाही हा जडळत नाही म्हणजे मग त्याच्यामध्ये ठेवून द्या असं ते म्हणज खाली केळीचे पां टाका त्यावर ते रोडगे ठेवा आणि त्याच्यावरून मग ते झाकण ठेवून परत. ते दाबून ठेवा असा त्या राखेमध्ये समजा सगळं
ह हो
तर मग आम् तसं के होत म्हणजे बहतिक तिने मला वाटत तोडाहिला असेलणून तिथे तसं म्हटलं असेल की ब तो रोडगा जडत नाही तर मग आपण समजा तसं करून पहा म्हणून.
हम्म मग गेलं होतं काय तस
हो गेलो होत आम्ही तसच केल होतो मग नाही जडले नव्हते पण मग. ते कसं ते आपले कणिक वगैरे हे राहते कि थोडीशी तर ते म्हणजे असे चांगले झाले नव्हते हा झाले नव्हते चांगले म्हणजे ते नरमच होते. जसे आपल्या रोडग्याची चव लागते ना त्याची चव नव्हती लागत मग त्याची समजा.
त्याले वापच नसेन बसली.
नाही लागले चांगली मग म्हणट आम्ही म्हटलं की बाबा जसं याच्या याला वाप नाही लागले जसं. म्हणून म्हटलं मी ते पान वगैरे गुंडाळून ठेवतात तर मग ते चांगला होत नशील असं. पण ते दूध वगैरे असतील त्याच्यामध्ये त्या दुधा वगैर ते चांगला झालं असेल ना. कारण आत मधून दूध वैगैर गरम होते ते तर मग
हो हो बर ठीक आहे मग.
हो हो ठीक आहे.
ह